हॅलो हां हां ब हां यालाय की. हम्म काय मग टीव्हीवर बातम्या बघायल्यास का नाही?
नाही ग का?
ते ते हेच ग विद्यार्थ्यांचं दाखवाले नाहीत काय.
हां हां दिल्लीच होय मी तेजे व्हिडिओ बघितलोय. ते अजून मिटलं नाही काय?
अजून नाही बाय, कसं
आता मारा मारी हे ते किती चाललय तिकडं.
होय विद्या दिल्लीत भयानक असेल बघ वातावरण.
होय आणि पोलिसांना चार्ज दिल्यात म्हणे मारायचं. माराय लागल्यात लाठीचार्ज तेन कराय लागल्यात कसं वाटेल तसं, बघ की.
आमच्या हीत तर बातम्या लावल्या की त्याच लागाल्यात टीव्हीवर दुसरं काही नाही.
अग आता त्योच विषय नाई जास्त. त्यामुळ फोन मध्ये पण व्हिडिओ बिडीओ सगळे तेजच याय लागल्यात.
तेच होय आणि नेटचं पेपरं ते फोडल्यामुळ ते तेवढं हेच झालय
ते जास्त झालंय नीटय, नीटच पेपर फुठल्यामुळ
होय.
आण ते काय कोण मंत्री हाय ते धर्मेंद्र श कोण? त्यो काय राजेनामाचं दीना.
घेतला वाटतकी राजीनामा तेजा?
घेत अगं नाही म्हणालतीत नव, घेतला का आज घेतला का काय?
काल का परवा काय तरी, कालच घेतला वाटतं गं ते विजय थालापती गेला ना कर्नाटकचा सीएम
हां हां.
त्याने घेतला वाटतं?
होय त्यो जाऊन आला वय तेज्यापर्यंत?
होय टून टून आला की, तेन आणि बरं केलंय सगळीकडं.
होय बगकी, आपल्या हिकडं असं कोणतरी यायला पाहिजेत बाय.
आपल्याहीकडचं नेत एवढं पण हे करत नाहीत जरा सुद्धा
आपल्या ईडच नेत सगळ खाणारीच आहेत गं. हाय कनिय, आर्यातन ह्यातच हायतती.
ते ही लाच हे ते बघकी आता नेटचा पेपर फुटला म्हणजे? तेज्यावर एमबीबीएसची परीक्षा पास होत्यात पोरं.
म, आणि आता आता हितन पुढं नेटच पेपर होतील का नाही हे पण शंका आता मग कमीच आहे की ग, हाय कि नाही?
आणि केली. तरी तेवढं हे नसणार ग, आधीसाठी ते सेकुरीटी पण त्याला लय असणार.
हा! हम्म, आता मधी- मधी मुलांनी किती आत्महत्या त्यांनी केली.
एकेकांचं पेपर झालं नाही, लेट झालं, लेट पोहोचले, तर त्यांनी बघितली किती रोडावणार. दंगा ते घातला होता. किती महत्वांच असते वर्ष वाया जातात त्यांची कितीतरी.
बघकी म्हणजे आता अभ्यास केल्याला ते सगळं वाया, आहे की नाही ते
वायाच की ग होय. होय, त्या पेपरासाठी एवढं वर्ष दोन वर्ष अभ्यास करायचा. आणि हे असं पेपर फोडणार आणि दुसऱ्यांना पास करणार, काय उपयोग आहे मं?
हम! म्हणजे त्यानी आपल्यातल्या कोणत पेपर फोडलेला काय? आपल्या आपले आपले
आपल्यातला नाही त्यांनी पैसे घेतात आणि आपली क्लासेस वगैरे हे ते असतात का नाही?
हम्.
नीटचे क्लासेस वगैरे चालू असतात त्यांना ते देतात. आणि त्यांच्याकडून लाखां पैसे घे.
घेत्यात व्हय?
हम्, उगच एवढे पैसे देतात हो त्यांना मग एवढा विशय वाढतोय त्याश
बग की, तरी म्हणता नाव हे मी म्हणाले नेट
आणि ह्यांचं कस होतंय अ कोर्स म्हणजे क्लास घेणारे शिक्षक असतात, त्यांचं कसं असते एका विद्यार्थ्याकडनं जवळजवळ त्यांनी नाही का, वीस, चाळीस, हजार असं अशी फी घेतात. मग त्यांचं काय ग, दोन विद्यार्थ्यांच्या हच्यात ना त्यांचं ती एक दोन लाख निघून जाते.
होय आराम
ते काही एकाच क्लासमध्ये येत नाही, कोणत्याही क्लासमध्ये येत.
होय, ते आओ श्रीमंतांची पोर ते होत्यात मोठी. आणि गरिबांची मग सगळं हेच आहे की, आहे की नाही?
तसाच सोल्युशन घेणार
गरीब
बस करून झाली तर व्हाजे तशी मग तेच की, अभ्यास करणारे कमी मार्क पास होतात. बिना अभ्यास णार हे असं पेपर घेऊन मग जास्त मार्क
हम्म, हम हा, बिना अभ्यासची मुलं ही असे पैसे देऊन होणार पास.
मग त्या आंदोलनात आता तेच आहे की जी अभ्यास करून
हम्म, म्हणताना मोठ्या हद्यावर गरिबांचे कुठं असतात. हाय की नाही?
हम्म, होय सगळीकडे आता पैसा
हम्,
हम ह
पैसा पाहिजे बघ, आताच्या नसता ह्यासणी पैशाला महत्
पैशामुळेच झाले ते सगळं, तो काय केला ना राजीनामा द्यायला तयार होय ना झाला. शिक्षन मंत्री. काहीतरी करून घेतलाय कोण म्हणतय राजीनामा घेतलाय कोण म्हणतय अजून दिलेला नाही
आच्च्या बातमीला काय दाखवले काय माहित होय
कसं वाटल तसं मारालात कि ग ते व्हिडिओ त्यांनी बघितल्यावर लय कस तरी वाटाल
बघितलं की मी पण सारखं बघ
रक्त येईपर्यंत माराय लाग
हम, हम
असं थांबू पण देण झालं दिल्लीच्या रोडला
होय आता विद्यार्थी पण हे वाढल्यात गे पोलिसासनी धमकी तेन द्यायलेत
हम्म
हम्म
तर व्हायचं ते झालंच क आता काय व्हतय
किती नुकसान विद्यार्थ्यांचं व्हायलय
होय अभ्यास करून काय नाही
होय चालतय थोड्या वेळान करत
बर, बर